हॅलो,
हह हॅलो, एवढा होता.
हो, धवडा धवडा तुम्ही
हो, थोडसं
काय करता?
काय नाही. आताच या कॅरेट हलवा करतो तुम्हाला मी एकदा
हो, कॅरेट हलवा येतेय का तुम्हाला?
होय, ते गंमत राहते. मी बी गंमत करते मला म्हणतात. आमच्या घरचे राहतात सगळे बेस.
हा बी तुम्ही करता की.
हो आम्ही करतो. तवर आम्ही आता मला विकून देते आमची आमची आई तर नाहीत आमची बहिण विकून दिल्या करतात.
हम्म हम्म,
तुम्हाला येते का?
हो, आम्हाला बी येते. काय म्हणल खाण देण करायला नाही येत.
हा फ का आहे म्ह का ते इझीच आहेना. जल्लीच होते ना आगायच.
मी आता का करता म्हणले इस्त्री करत. तू नसेल सटकत मगं आता काय करतासा तर वरन बोलतात तसं. काय केलं. देखले आता,
म कसे सांगता ना त्या आतसे हटकत.
हम्म, मी आयरन करता. आ तुम्ही तुमच्याकडे आहय का आयरन बॉक्स?
हो, हाय तुमच्या घरी आहेय की.
हो मी तेे सई करत आमध्ये आयरन.
हो का तुम्हाला करायला येते की?
हो काय आहे. भूर आता मी ऑफिसला जलं परवा कॉलेजला गेलं कुठ काय आता पोराचे होतात नका. बे सेव कराव म्हणलं आता घरा पाकचे ना म आह तूम आयरन शॉप च तिन एक ड्रेसले तीस रुपये पन्नास रुपये हेडून घेते उगी उगी आता हाट हाटलेय हटा हटा आलाय तिले तिथं तिथला देणं काय म्हणा. ए बार बेस हमीस घेन घेऊणू आता मीच करत आम्हाला च्याने.
बेस काम करत. बेस परफेक्ट येते का तुम्हाला काय बरबर करता काय.
हा स्टार्टिंग आता कोणाला काही बी नाहीय ना. उस मुड चल तेसच राहले. पण हो आता थोडे येत आहे. तीसपण म बेस करत हा. हो, तुमचे बी करू की.
देता आणून करता बी मा
तुम्हाला हाय म्हटलं ना.
ह हाय. आमला बी आहे पण आमही तेवढं नाही कर करतो पण या. आता आमचे बाचे हे आमचे असे उ असं नाहीयेत करा आ तर आम्ही घालतो आता दुसरी, इस्त्री झाल्यावर. कराची न हेज्यावर वटिणल घालतू मले करून देत. तिनं आता.
हा ओके मर कीती रुपये घेते एक शर्ट ला?
तीस रुपये घेते अगला पॉइंटला
किती म्हंटला?
तीस रुपये
तीस अगला वाहिंटला क
हा एक अगला पईंटला तीस रुपये घ्या आता आ येतेच पण करायला. तं टाईम लागते आमच्या बा ते आता असं तेवढं नाहीयेत माझ्यां बाहेर घालून जाते ना परफेक्ट अस राहावा नाहा नाहीेत मोडतल मुडतल जात म्ह करलो आम्ही दोन तीन वेळ करून ट्राय देखलो पर्या आ लेट होनरा आले स इबंदी बनवल आता त्यावे आ ते दवतीला आता लहान लहान घरचे आमचे आमच्या आईचे आमचे करून घेतो.
फेस आता साडी बी पन्नास रुपये काण एना एक बेस ला साडी गिटात पटू राहिले म्हणून गे तरात आ सत् सत्सेगन
किच सत सग
दे
साठ र पन्नास रुपये राहते ना ते साठ रुपये राहते त्यास पण जेऊ नाही.
सत्तर सत्तर.
ह हा
हम्म या येतात की तुम्हाला मुग गुरू घाल ना.
हो आम्ही रोज आम्ही घालतो मुगल घरापुढं तुम्हाला हे तुम्हा या नसाेत नाही या नेंबरी. तुमलेम
काासने अमरे
पन्नास सतरा मता किती क साठ सात
सेवन झिरो तर काय म्हणताच.
साठ म्हणतात काय की
तुम्हाला नाहीये ना सत्तर म्हणतात.
हो का?
हम्म मुगुून तुम्ही डिझाईन डिझान चे घालता कि या चुक्काल चे घालता का?
चुक्काचे बी घालतो डिझाईन चे बी घालतो समदे घालतो ह समेतात.
तुम्हाला येतात कि तुमची आईन बाण घालतात की
आमचे बाार नाही झाले. आई तवर तर घालते पण मीच घालत शिकून घेऊन घालत.
हो का?
सल मुगल मत हटकतता.
हो मला बी दड त्याच पण शेक शेक होत.
पीठ सोडाला नाहीये का तुम्हाला
येते धवडंच येते पण आता आमची बाई नाहतो ताई लगन होऊन गैर काय हॅपी न्यू इयर ला संक्रांतीला घातल्या वड गे क राहते म्हणा मी सोचतो.
छाड मार होत तर घाला हवा आता एकलीस तुमच्या घरी कोन घालते एकलीस घातली आता बघताई. तर तुम्ही सुगा जाऊनला आवासून तर तुम्हाला
नाही नाही त्याची काही परवा नाही आम्ही लास्ट घातल्याजवळच शाक होतच सोजी देकून.
तुम्ही संधी मिरून घालणं वेगरं तुम्ही एकली घालणं वेगरं ना
म्हणल्या त्याला आता मी हेल्प करत आ कलर भरण तेसि भरण मी लास्ट राहत मी घालावा मीस कलर भरावा तशी कस होते एकला मरे कष्ट नाही होय का?
हा तुमची आई घालूनयलागे का त्यावर एकली तुम्ही राहाल त्यावर
तवररत उस कालर भरू लागते काय की कोणत काही गालू म्हणते नाही ज अई बाईण रालतो रेस घालना हे म्हणते काही क मारी आता
त्याड तुम्ही आत्ता पणून शिकावा म व त्यावर घालात जावा येतं त बेस प्रॅक्टिस करा वा
हो तुम्ही कस युट्यूब मध्ये प्रॅक्टिस करता काी
हो आधी आमची बाई घालण तर तस देून तससं घातलं शिकून शिकून आध कोण? तस हमिक कोर्त गेलतवर घालून राहात न मुग गुल घरणापूड. तस देखो स शिकून घटले आता युट्यूब आहेत का युटू मध्ये आताखता युट्यूबमध्ये इंटरेटि देखून घालात आता एक बार घालून देखता एक बुक वरच्या आणि घालून देखल्या सकारी घालत
कलरलू भरता म तुम्ही येतयची
हो आम्हाला का नाही हा मुगल मस्त धड घालतो सगळे गमतह
या काय म्हंटलं मला पीठ सोडायला नाहीय म्हटलं ना ह त आता काय य त्याातू नवे पूरा डब्ल मध्ये भरून घालण नाहीत तसे येतात ना अरे माझ्या लग्न हो होत ब काय फुल् अपडेटेड टूल्स काही काय येतात तर कोण इझी होऊंग जते ना मारी
हो इझी होते पण कससेथ्या आजचू घाातले आजचू घातले त्यांनी राहत हातातून घातले हाताकडून घातले त्यानी राहतात ना
हो आता फिरववाच्या मुगगुनू ट्रेंड होतात ना मारी
हा नाही येत मला तसांचे मग गुलू लहान लहान एक पाच चुक्कालचे दहा चुक्कालचे येतात पण त्या
गोळ्याला न हले अख्का न आ घाटलू
हो हो छ असं होत.
हम्म तुम्ही घातला का तुमच्या बाईने घातला कोणता?
हा मी नाही घाला माणझी बाई नाही नाही घला घाला वाच ना आता बोल बोलू एक मुगगुल आहे ताई हम्म एक पाचे बोल हेलो म्हटला.
ओके आम्ही तर आमच्या बहीण दोगेश बहिणाच्या लग्न होल तर मीच घातला पुरा मग गडपल न झालेय पेंटलू मुगुलू त्यापूरा मीच घटल एक
हो का?
हो पूरा युट्यूब मध्ये दे पूरा कलर लू आमचा बाग घेऊ आणला कलरलू च ह घेऊन आण घेऊन एक रोजीच चार पाच गडफल ना घालून टाकलेस अज कोण मस् सांग कोण बी हेल्प नाही करा मला
घरच्या घरी कायचार रुपये घेतो आम्ही आमचे बा म्हणते देत मला म्हणते पण आम्ही आताहाले घरच्या घरी हेेटो तो बाहेरचे एक गड बर बाहे घाटले का अ पा असे कि खेडून घ
हो आता पण आता स्टिककरल बी येतात ना गडपालासोबत घाला.
पण स्टिकर तस लावल बेस
नाही स्टिक ए कार वेसओत्तओत्तून वेस हेणा मोलाज आणि मला अक्षल पळतात
हो पडतात पण ना किती रोजहात असे निऊ गेलेर् त्या आम मही मै दाखलेहात रे एक दोन रोज राहू कसे निघन जात पोटपुरा कसे निघन जात झड नाही म्हणूय
हो ते आता रोज राऊंड निेऊन देतात पण आम्ही हाताकडून घातले त्या वर चणी होवून जातात.
हा पिसा की तुम्हाला आम्ही हाता करून घटले काल नाही म्हनून जातात.
पेंट की पेंट पेंट कवर घ वर निघून जातात ना
निघून जाय पण ते साल दोन तीन साल रा ठावक आमच्या बाईच्या मोठी बाई च्या लग्न घातटलं तर चार पाच साला राहि पेंट अ तु आजाता अजय बाईच लगन तवर आजू ठबे इथ राहले पणा हावीत. दोत नंबर हाव म्हणा.
हो का
ह क्या कामल्या थबे दोला तु तलर तु. पहल ते लावत गडपण नाही तस लावल्या कायुच जुनने जुन होतात पण बेसरा ह.
अ हा खाऊतु. मम्मी इकडे ये हेल देखु.
का होलो?
हे रे मी यावर अधदी आयरन करत म्हंटलंय ना, आमची बाई करत ताई मी फोन बोलता म्हण चीखुर्ची जारलान पोरा.
हाय इटलं तो इथलं काय नसेते का कसे करा म नाही समजे का.
ते कोला ना, पूरा खुर्ची जारल न.
अय्यो ते आठ जो आगरता ग राहावा त्या करता णि इस्त्री करता णि
हा तेने पूरा तशी काय नाही राय सक्काल करके अ ग्लास फोल्लान.
हो का.
तीन हमची मोठ्ठी होय के आमची मा हाम. चीमा गर्दी येते आमची बाईत.
मग गर्दी नाही तर काय करतात मग सकर्ल्याकड तुम्ही बी तस करता काय कि चि चोचोऱ्या काम नाही की?
हा.
तुम्ही बी तसज चिछोरे काम करता काय की सगरे.
छिछोरे काय नाही आहे कोरू पण बसली बसली फोटो फ्रेम ले अ टेकून बसली फोटो फ्रेम पूरा फुटल ग्लास. ती असय.
हो हो का.
हम्म आता काय कीह कुर्चीत जारलान.
अ ह तुम्ही बी तस करता ना, म्हणता करता काही कि
मी तस नाही कर मी परफेक्ट राहत तुम्ही काय तर मझ देला की
हा हटकत त तुमची बाईस करतेे पण तुम्ही नाही करा की म्हण.
आमची बाई करते का पण मी तस नाही करा मी काही आला चिंतन करत
हेच काम करता तुम्ही काय घालता मग तुम्हाला काय मग मुगल बिगुल काय नाही आहेत नाही पेंटू पिंटलू
मगन थ्याहाबी का नाही ते अंड्यांच कालान येतेनाही एक तोंनरीच कलन नाहीते एक पंदला घाटाते. अरे याहा पण वाचता आता एकली काय करला कधी परवा एक रील देखला त तिया नवरा काय म्हणत म्हल्या. अ लव्हमॅरेज करून घेतलात काही मंडे. अ एग एग राईस ट्यूसडे एग राईस. तास्डे एकग रेस फ्रईडे एकग रेस सडे क वन वीक पूरा एग एग कला ना, करला क तला का आ ब त ए कालणीकण.
तुम्ही बी तशी करता काय की नाही की महाता तोंडराज वेगता.
पण मी काय म्हंटलं युट्यूब मन देखुन शिकत पण हाचे घरच नाही. हातमारा होय माझ बाला.
काल नाही खासप दो एक बार दोन बार फेल होते मग नाही हो की मग हे लव ठेवून बेस होते.
अ मस्वरर मोठी तर तिन नाहीसकर बाहेची ना, हच्या कालनीच्या करत. तर पण मी करलं काही की नाही खाय पेद्दा.
हो का म तुम्हीच बोलता की मला बोलू देता की नाही कि म.
बोला नाही मला तुम्ही सांगतानास आता काही बी.
आ तुम्ही लुड लुड वाजता आता काय करू.
हम् असे मला समाचार आमच्या बाईच्या गुडीशी सांगत आहे आमला मी.
ह हा करावा तु्ही को सी कााता
अह जेव ला की मारी काही कि तवर मनात हला कॅरेट हलवा मणा काल
अ कॅरेट हलवा करलो खालो आता घाड्या खायकडे खातो. स्वीट खातो कंपल्सरी घाड्या खाल्याकडेवर खातो.
हा सर मर खावा हा बाय.
बाय.